काय कर होय का तुला जरा वेळ आहे का ग जरा जरा ते भाजायचं होतं जरा लहान मुलांच्या जवळ शाळत पण जरा चौकशी करायची होती शाळा चालू होण्या आधी ती तिथ अस जरा तुला माहिती असेल तर जरा बघूया
हा हा चालतंय की जाऊया की मग
कि आहे का वेळ लहान मुलाना असं चांगली शाळा आपल्याला बघण्यासाठी
बर बर.. चालतय की जाऊया कि
हा हा तुला आहे ना वेळ तरी जवळपास असेल का इथे कुठे
्हम्म.. आहे की एक दोन तीन आहेत जवळपास ओळखीच्या मझ्या जाऊया आमच्या शेजारची वगैरे मुलं जातात ना इथ लहान... हो शिकवतात. चांगलं.
हां हां तेच म्हणलं तुला एकदा विचाराव एक तिसरीत आहे आणि एक आता पहिलीत आहे
ह मग दोघांना पण एक शाळा बघ म्हणजे कसं आणायला
आणण्या नेण्यासाठी पण बरं पडतय ना त्यासाठी एकच बघायचिय मला पण
प्रोग्राम वगैरे एकत्र असतात ना शाळेतले ते बरं पडतय एकाच शाळेत.
अ हा तेच की
हो
हा हा तेच म्हटलं तुला एकदा विचारवं की आहे का कोण म्हणजे आसपास कोण वळ बाकीच की जिथे शाळा वगैरे अस चांगल असेल तिथे. चालेल उद्या येऊ का मग हा येते मी घरीच येते मग तिथनं जाऊया आपण
हो हो चालेल चाले हां ठीक. हम्.